ती हा नेट वरती बसूया बोललो.
कार मात्र का भाऊ अस काय हॅलो. काय करतोय म्हणल भावा?
काय बसलोय काय नेटवर ती जरा बसलो होतो बोल जरा नेट वरती जरा बसू या, एस एम एस बघूया, कोणा कोणाचे काय काय येत आलेत.
हा हा आर तुमच्याकडे तेक नेटचा लई इश्यु. नेटवक चालत कसवढ कसं टला ते काय नेमकं, काय विषय?
आरे आरे इकडे ये, म्हणजे इकडे या साईडला ना, टॉवरांची म्हणजे कमी कोकणातच ये. कसं आहे, येत नाहीत रे, म्हणजे सरकारकडून ना, अशा तेवढ्या योजना, येत नाहीत. मागणी केली ना, आम्ही सरकारकडे, म्हणजे आम्हाला ए टॉवर नाय, इकडे नेटवर्कची इथं कमी ये. ते तरी नाय, म्हणजे करतात आ, म्हणजे सहमती घेतात टॉवर
हं हां.
करण्याचे, आम्ही करतो म्हणून, चे नंतर कळत नाही ते, हम्म, काही-काही ठिकाणी केला नेर काही-काही ठिकाणी अजून, म्हणजे झालेच नाहीयेत.
मला ते, हॅलो? वेनू कसं व्हाल तुझा आवाज अडकायला,
हां हां हां, आता येतोय काय आवाज?
हां हे तुझ एक
आता येतोय का?
येतोय, येतोय र, हॅलो?
अ हां असं हाय, म्हणजे हां.
हम्म. दोन, हां हां मग काय अजून, कसं? मग कसं चालु ये, मग?
अँडवो
हॅलो, हॅलो?
बेसिकम, ने
इकडे त्यामुळे जस कोणाला तू काय करतोय आता? हम्म.
हॅलो व, ऐकु येत य का?
हां येतोय की, तू काय करतोय, आता? बोललो.
कास ना, निवांत काय अवघडालोय.
होय काय, ह्म, हम्म हम्म.
भाती कसत जरा माहितनहीं मला त्यो विषई जरा.
माता ज होय, अरे भात काय भात काय, म्हणजे भातचा आमच्याकड, म्हणजे कोकणात हाय ना.
हम्म.
जास्त कर करून भाताचच उत्पन्न जास्त, म तिकडच वातावरण ये ना, ते सूट होतं.
हां हां, हम्म ह. हां हां हं, अय ह्या पाट्यात इकडे चलते.
हम्म.
हं हं.
हां हम्म, म्हणून त्यासाठी म इकडे जास्त करून, भाताची अशी लागवड करतात, इकडे भात चांगलं पी तय, हम् म आणि त्याच्यावरती कसं आता खतबीत जरी मारलं ना, युरिया, शुपला ते खत अस हे ना? ते मारलंच ना? की अजून चांगलं उत्पन्न देतात. योग्य अशा पद्धती चांगलं उत्पन्न भेटत. त्यामूळ हा आणि कस उत्पन्न चांगलं भेटलं की आपल्याला खाण्यासाठी पण घराला वत घरात आणि मग आम्ही तिकडे म्हणजे मार्केटिंग म्हणजे बाहेर आम्ही नेऊन म्हणजे विकतो पण असं त्यामुळे आपल्याला फायदा पण होतो. पैसे पण भेटतात हा आणि आपल्याला खायला पण व्यवस्थित भेटतय.
हम् मग कीच आपल भात तांदू भात तांदू कुठं भाइर नाहीच असल तर मला फोन लावाच म्हण मग आपल्या गाडी आहेत्या दोन तीन म्हणलं
हाय काय तुझ्याकड? तू - हा मग असलं ना जर भात तर तु म्हणजे सप्लाय करू शकतो. करतोस काय कुठे? जर बाहेर लांबच्या ठिकाणी जर न्यायचं
हा. तिच की मग ' ती सप्लाय कोण? रप्ली एजनसी आहे ना?
हा हा.
त्यामुळ का टेन्शन नाय काय. हे आपण लांब लांब तुम्हाला पुसू - पू चुतोय कारण की आपण शेतकरी बी स्वस्त ह जसं म्हणजे कसं तुम्हाला जरा पुरल पाहिजे आम्हाला बी पुरवलं पाहिजे.
हा हा हा म्हणजे कसं? हम्म म्हणजे आम्ही कसं मी उत्पन्न घेन रे पण जास्त झाल तर तो सप्लाय करशील ना? असं बोलतोय. जास्त जर शेती केली ना?
मी कोणाच का असले त सांग म्हणजे कसं आताच चालू केलं नाही आपण त्यामुळे आपल्या जे म्हणजे क अस कसं आपण - - आप सग बघून आपलं काम बघून क्वालिटी बघून
हा. तेच म्हणजे आपल्याकडचं कसं भात पण टेस्टीला पण चांगला असणार. व्यवस्थित असणार. त्यामुळं आपला माल कसा लगेच ज संपू शकतो बाहेर. तू कुठे नेलास ना? तर लगेच -लगेच संपू शकतो माल असं आहे.
हा हा.
हा म्हणजे टेस्ट पण म्हणजे भात बीत जर कोणी केला ना तरी चांगला भात होतो खाण्यासारखा. बाकी काय? भाताच जर पीठबीठ जर भाकऱ्यांसाठी जरी तयार केलं ना? तरी एक नंबर भाकऱ्या होणार असा आहे. त्यामुळे बघ जर तू जर करत असलास ना जर तिकडे जर बाहेर नेऊन जर सप्लाय करत असलास तर ठीक आहे ना मग आपण लाईनीला लाव ना गाडी तुझी.
हा लावल काढण्या स ना आपलं त उद्योग व्यवसाय चालू के आपण ते कस माहिताय? लांब लांब ठिकाणी जाणार परवडत नाही असते ते. त्याला अजून बघायचं बाबा. त्यात नसल तर आपलं मग काय? कोठारी कंपनी ते ऊसाला आपलं डीपी करताव कीती रुपये दी ट्रान्सफर कारण मग तिनं हापर उडलं ऐक म्हण परत कसं आपलं प्लॅन म्हणून ते दुसरा प्लॅन आपण हायते ते आपल्या गाड्यात तिकड लावल्यात आपल्याला.
हा असं पण करू शकतो. हा जर - जर आपला. प्लॅन जर फेल झाला ना तर ती साईड जरी चालू राहील आपली एक साईड बंद झाली तरी दुसरी साईड चालू राहील अस.
हा पाहिजेग जरा ब बघ हम्, बाकी दुस टॅक्टर जरी आपला
अ हा आणि मागे बि मला बोलला होतास तू, कोणाला तरी प्लॉट ईकायचा, एक. त्याची काय माहिती, प्लॉट ईकायचा होत ना, जमनीचा. जमनीचा प्लॉट बग विकायचा होता, आ तु मला बोलला होतास. तो, द्यायचा म्हणून एखादा प्लॉट, तो काय बोलला? किती काय, म्हणजे किंमत बिंमत कशी काय, बोलला, काय?
आता कस कस आपल्यात का प्र काळी असलं तरी, ज कमी असेल आता काळ म प्रशीतीिक लाडे जातेदोनला किंवा तीनला
असं काय म, आपल्यासाठी काय कमी होऊ शकते, म्हणजे तो प्लॉट जर घ्यायचा म्हंटला ना, तुमच्यापासून जवळ हाय का, तो?
जवळ, पण कुठं म्हणजे रोडच घ्यायचंय का कुठं असं म्हणजे ह लाम गॉ कसदीफय
हां म. म्हणजे आप-आपल्याला कसं, रोड टचच पाहिजे, म्हणजे माल जर पिकवला ना, आपण तिथे, उत्पन्न घेतलं त सप्लाय करता लगेच आलं पाहिजे, रोड वरून. असं त्यासाठी, म्हणजे आपल्याला रो-रोड टच पाहिजे.
म तुला किती घ्यायचं, किती प्लॉट ग एक-दोन काय?
म्हणजे आपले रोड टच असले ना, तरी दोन प्लॉट जरी आपल्याला चा-चालत णा, दोन प्लॉट असले तरी. हां, म ते बघ, म्हणजे माहिती काड,, म्हणजे रोडच्या साइट ला, जर किती किंमत, कशी काय, आहे त्याची?
मग, ते आपले दोन-तीन म्हणजे सम त रोड साईडणं जरा महाग असत, कारण की तीन लाखाच्या पुढ असणार.
हां.
हां, कमी आपण करून, त्याला काय एवढं का
हम् हम.
हम्, आता कसं आमच्याकडं हं.
वरती जर आलो ना, कधी फेरी जर मारली, तुझ्या इथे, तर म अ मला दाखव, प्लॉट कसा काय? तो दाखवू शकतो ना, तू?
दाखवीन काय त्याला?
हम्म हम्.
आता तुम
मगाशी साय म्हणजे तो प्लॉट घेऊन, माझा कसा प्लॅन हाय, तो प्लॉट घेतला ना, की आतमदि कसं वेग-वेगळ्या, म्हणजे वेग-वेगळ्या प्रकारची झाडें असतात ना, ते लावून त्यामध्ये ऊत् पन्न घेऊन, मार्केटिंग ला आपला माल गेला पाहिजे, असा. असं यासाठी, म्हणजे थोडा प्लॅन सुरू हाय, पण ते बघ सक्सेसफुल होतय काय, बघायला पाहिजे आधी. व्यवस्थित म्हणून दोन प्लॉट घेण्याचे जरा हम, बघेत होतो, हम्म.
हांव बां असं
हां असं हम्मं
अजूंन दुसरं कायं करां अजूंन दुसरे कायं करां अजूंन कोणं
दुसरी बघं अजूंन एक प्लॅन हां म्हणजे करांयचा माझां कि पोलोल्ट्री खोलांची होती असं एक प्लॅनिंग हां आहे पणं बघूंया आधी कसं कायं तूं त्यांसाठी तो कायं आम्हीं इकडे कोकणांतच करूं शकतो हां तो त्यांसाठी कांहीं जास्तं जांगा नाहीं लागणारं पोल्ट्री सांठी ते को जरां कोलांयचे हां लंय नाहीं लागतं आहे त्यांमुळेचं ते पणं
आमचे कडे दिडीशी कोंबड्या आहेतं बं तुम्हीं कसल्यां कोंबड्यां बळं कोंबड्या कसंब्या आहे आंता आमच्यांकडून आंता हं तुमच्यांकडे कुंठ नसंतरं बॉयलरचा म्हटलं तुझं कुठं
हां बॉईल
जोधांधा करतंअसलां आमच्याकडं तुं कोंबड नेऊं शकतो कारणं आमच्याकडे गांवटी कोंबड्यांला भरंपूर येते नां त्यां मंग तुं आमच्या चुकूण तिकडेणजे कि असते चिकनांला आपल्या गांवठी कोंबडीचा मंग तिथूंनऊंन केली तुलां जास्तं पैसे नि चालती बोलं ले
हां हां गांवटी हां हां गांवटीला इकडे म्हणजे प्राईज गांवटी गावं हां आणि ते प्राईज पणं चांगली आहे म्हणजे त्यां कोंबड्यां चां नां कोणी घेतलांय नां विकत तरं म्हंहांग जातंय कोंबड्यां ते
मंग ती जे तीचं म्हणलं तुलां मंग पैसे असं आपल्यांकडे बघूं कोंबडं तसं कायं नाहीं
तुमच्यांकडे आहेतं कां म्हणजे म्हणजे जरं पाहिजे असे एक एक लॉरी जरं म्हणजे अशी पूर्णाशी भरूंन पाहिजे असली तरं भेटतील कां अशी एवढी
बिडती आमच्यांकडे पांच पांच सहा सहा एकरं हं पॉपेट जायचां मंग
व्हांय कायं
हम्मं तुलां किथं पाहिजे ते वरं
हां म्हणजे जरं खाली आणांयची म्हंटली नां तरं एक लॉरी तरं मी यांयची पूर्ण भरूंन पाहिजे कारणं कां लांबचा प्रवांस आहे नां तुमच्यां पासूंन हां
हां बरं तीनं घंटे बरोबर घ्यां लागते कुठं कायं व्हयं हम्मं
हम्मं हम्मं हम्मं
कि तुम्हीं कितलां असतील म्हे आंता की हं हां किती म्हणजे किती एराची पोल्ट्री करणारं आहॆ तुं आंता अं एकंर दीड एकंर एकंर
प्लॅनिंग तरं दोन एकंर करायचं आहे जरां थोडीफांर जरां मोठी थोडीच करांयची आहे कारणं कां कसं एवढं मार्केटिंग पणं म्हणजे इकडे कसं आहे त्यां म्हणजे कोॉंबड्यांना आहेतं नां जास्तं इकडे पोल्ट्र नाहीं त्यामुळें कसं इकडे लगेच मालं संपतोय त्यांसाठी तो म्हणजे थोडी मोठीचं करांयची आहे कारणं कां तेवढां आपल्यांला फायंदा पणं होतोय इन्कंम पणं म्हणजे तेवढे चांगले भेटतंय आपल्यांला मस्तं हम्मं चांगल्या चांगल्या दरांत जातांत कोंबडी पणं पाहिजे त्यां आपणं रेंट लांव म्हणजे रेंट लावूं तसं माणसं विकतं घेतातं कारणं कां इकडे जास्त पोल्ट्री नाही आहेत. जर आहेत. पण कशे लांब आहेत. त्यांना कसं तिकड जायला म्हणजे लांब पडतं थोड. म्हणून इथल्या इथं आपल्याला त्यांना जवळ पडतं ना? इथ रेट जास्त असला कोंबड्यांचा तरी ते घेता येत.
हा हा.
असं आहे.
बर बर चालतंय मग तुझ -बघ मग तुला काय किती लागतय? त सांग मला तुला - तुला हे करतो. फोन करत नाही.
हा सांगेन सांगेन मग तुला. हम्म बाकी काय बोलतो? बाकी ठीक ना?
बाकी एकदम निवांत बघ का सुदा नाई. हम्म तुझ कर. घरची बरी आहेती. हा हा
हां बरे आहेत. बरे आहेत. सगळी बरी आहेत.
बरं बरं चालतंय आता काॅलेजला कवा येणार आहेस?
कॉलेजला आता मी बघ मंडे ला येईन. मंडेला येईन होय -होय -होय. चालेल -चालेल. ठेवू मग?
हा चालतंय चालतंय ओके. हा.
बाय.
हा हा.